हा काय करताय ताई?
नमस्कार ताई. काय हॅलो, हा काय करताय तुम्ही?
काय नाय हे कामं करत होतो
आबे यार काय प्रोसला आय तुम्ही? काय? काय काम असतं आर पी सी अर पीच? आय सी आर पीच काय
गट बनवण, गट बवने.
हो हो का, एकाच गावासाठी असतं का काय गाव एष्ट्राचे असता?
नाय ना पूर्ण भारतात आहे ते अभियान.
नाय नाय तुम्ही एकाच गावात काम करता का अजून गाव आहेत ब तुमच्याकडे?
पण म आमचं गाव सेक्युरेशन झाल्यावरसऱ्या दुसऱ्या गावात पण जातो गट बनवायला.
अच्छा आता अभियानात काम करता असत ना दुसर हे बी काम कर ता येत असतीन ना तुम्हाला एष्ट्राचे?
हो ब्लाऊज पण शीवते मी.
हो म्हणजे डबल हे व्यवसाय.
हो हम्म. तुम्ही काय करता? आहे ना शेती पण.
हो मी बी अभियानातच काम करते.
सि पी सी अभियानात. अं अ देडनी प्रभागात तर माझ्याकडे पंधरा गावांचे काम आहे. असं. तर चांगलय ब्वा महिलांसाठी काम अभियानाच. अ अंगणवाडीना भेट द्यायला जावं लागतय एच पी कॅम्प लावावं लागत महिलांचे.
हम्म हम्.
असं. परत अ परजबाग विषयी माहिती द्यावा लागते पाऊस जून मध्ये परजबाग आखावा लागता.
हम्म हम्म. म्हणजे बिमा बिना फवारणीचा भाजीपालां ते ना परजबाग म्हणजे?
हं. हो. असं माहिती द्यायची किंवा अ ज्या. म मुली असतात प्रत्येक गावात. त्या मुलींना भेटून माहिती घ्यायची त्यांची, द्यायची त्यांना.
हम्म हम्म.
मुलं ते काय करतात तुमचे?
मुलं एक मुलगा एक मुलगी ए मला. शाळाच करताय. तुमचं किती शिक्षण झालेलं आहे?
बारावी.